हॅलो? येतोय आवाज? येतय का? काय, प्रॉब्लेम होतोय?
हॅलो?
हॅलो?
हॅलो? येतोय आवाज?
आवाज, हॅलो?
आता हा येतोय, मला तुम
ह.
हा काहीतरी नेटवर्कच प्रॉब्लेम असेल कदाचित. ! हम्म. बरं, आता परत आवाज बंद झाला
क वगैरे
हे काय चालू आहे आता, स्वयंपाक चालू येतोय ना, मला आवाज येतोय तुमचा?
अच्छा.
तुमचा आवाज येतोय मला, येतोय.
हा, हा, मला पण येतोय, हो, हो मला पण-
हा आलाय आलाय. ठी नेटवर्क इशू झालेला अस वाटतं? हम्म, हम्म.
बनवलं.
आज आज शेवगा हो, हा बरोबर इकडे ना आता हम्म, अरे वा! हो मग, पण काहींना नाही आवडत ना. आमच्याकडे पण मस्त काळ्या मसाल्याचा शेवगा. हम्म, बरं.
काय मग पाऊस आहे का तिकडे? आ, हॅलो.
हो आता नाही आता नाही हॅलो, थोड्या वेळात पूर्वी हॅलो, हॅलो.
येतोय ना बोला ना बोला ना येतोय आवाज.
हा हा म्हटले थोड्या वेळापूर्वी हा ह ओके ओके.
हम्म.
तू होता आता बंद झालय. हा.
हा आता इकडे झालंय वातावरण पावसाचं. कदाचित येईल यायला पाहिजे.
वातावरण तसच आहे.
हा मग त्याच्यामुळे पण नेटवर्क इश्यू झाला. असल कदाचित त्याच्यामुळे पण आवाज येत नाही. हा.
अ आमचाच चालू आहे स्वयंपाक मी आलीय ऑफिस वरन सासूबाई आली बनवताय ते.
हो का, हा जॉब असल्यास सगळ वेळेनुसार चालाव लागत नाही का वेळेच सारखं, वेळेनुसार सवय हम्म.
ट ब्रमा लागतो.
ह मग तेच ना घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालायचं.
हम्म.
बरो
कशी पद्धतीने बनवलीस? तुम्ही शेवग्याची भाजी आमच्याकडे ते बेसन मध्ये पण बनव तात मग काळ्या मसाल्याचे बनवतात, शेंगदाणे टाकूनहे बनवतात.
हो हो, आम्ही ती काळ्या मसाल्याची करतो ना आपण भाजी. तशी हा तशी बनवली शेंगदाण्याची पण आवडते शेंगदाण्याचे पण कर हा नाही बेस नाही खाताती तेे कुणी आमच्याकडे. ते नाही करत आम्ही, नाही त ते बेसनातली का? ती ती आहे ना माझ्या माहेरी आवडते तिकडे खायचो आम्ही तशी भाजी. इकडे नाही खात कोणी, हम्म कस प्रत्येक ठिकाणची वेगवेगळ्या खाण्याची पद्धत आपल्या त्यांच्या नुसारच चालायला लागत ना मग.
बाकी काय नाही
बाकीच
या महिन्यात आता वाढदिवस येतोय जरा एक्साईटेड आहे
हा ना सुरुवात सुरुवातच तशी झाली काय त्याच्यामुळे चालायचं असत कधी चांगलं कधी वाईट दोघंही बघायला लागतात नाही का हा दोन्ही गोष्टींना सामोरं जाव
हम
हम्म
बाकी तुमचं काय काम चाललंय आता काम चालय का बॅकग्राउंडला थोड हरावाज येत
हो स्वयंपाकात आहे ना त्याच्यामुळे थोडाफार आवाज येत असेल मग आ आता वेळ दोघं वेळ मॅनेज केला पाहिजे ना
ह
नाही का म दोघ काम केले पाहिजे हे पण कस दिवसभर प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात बझी असत प्रत्येक व्यक्ती जसे च्या कामात दिवसा बिझी असते त्याच्यामुळे संध्याकाळी शक्यतो फ पण असतात सांय का गदाय मला काही काही रात्री कॉल करतात
हो बघितलं ना ग्रुप
मग जे ज्या टायमाला फ्री आहे त त्यात नाही का वेळेला असं
असं
वेळेनुसार चालायचं म मुलं पण शाळेत जातात मुलांना पण बघायचं असतं त्यांचा पण अभ्यास घ्यायचा असतो
हो
तच्या मई मकय
हम्
आता स्वयंपाक करता करता मुलांना पण बघायचं त्यांचा पण अभ्यास घ्यायचा
अरे मल्टी टास्किंग घेतो मी मग एकदम साहेबाग बन मुलं पण हे पण
मग करावाच लागत ना मग आपण नाही लागत लक्ष दिलं तर मग ते पण खेळण्यातचाच वेळ घालवतात नाही का
अ
हम्म त्याच मा त्यांना पण बघावंच लागत आता मग काय त्यांना आ खेळच पाहिजे असतो
हो
बस बाकी तुमचे लहान आहेत
आमचं माझं लग्न झा एक सव्वा वर्षापूर्वी झाले त्यामुळे अज हा अजून असं काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे नाही के
हा मग थोडा रिलॅक्स आहे
होस मोठी जबाबदारी त्याच्यामुळे विचार करून घ्यावी लागेल. बिझी होऊन जात ना माणूस त्याच्यानंतर
अ सगळं शेड्यूल चेंज होऊन जातं सगळ्याच गोष्टी चेंज होतात.
हम्म.
जबाबदारी पार पाडणं पण सोपं नाही ना थोडस.
हम्.
बॅलेन्स पण करावा लागतो त्याहिशोबाने नाही का? सगळच बघायला लागत बर.
आम्ही जरा थांबलं एक दोन एक वर्ष म्हणजे लग्नान म्हटलं अस आधी जरा लाईफ एन्जॉय करून घेऊ नंतर जबाबदारे घेऊ सगळ्या
खरंय खरंय पाहिजे पण ना त्या पण गोष्टी गरजेच्या आहेत ना. नाही का नाहीतर मग कसं असत. सुरुवातीलाच काही काहीच बिझी होऊन जातात.
हो आणि ते मुलं म्हटलं की एकदम मोठी जबाबदारी आता आपल्या आईवडिलां न बघत आलोय आपण कि ते त्यांच्या आधी आपला विचार करतात असं स्वतःसाठी
खरं पहिले स्वतःच जगायच राहून जाते. स्वतःचा जगायचं राहून जात आणि पहिले त्यांनाच बघावं लागत त्यांनाच प्रायोरिटी द्यायला लागते. लागतं आधी बरोबर आहे का नाही मुलांना मग आणि गुंतून जात माणूस एकदा
हो.
त्या गोष्टीमध्ये
हम्.
मग नाही बाकीच्या गोष्टी मागे राहत चालतात. विसरून जात स्वतःला विसरून जात काही गोष्टींमध्ये माणूस
आपल्या आईवडिलांनाच बघत आलोय ना आपण झाल्यानंतर नाही का त्यांचं सगळं ज
हा मग तेच ना तेच असत असं बरोबर बोलल्या.
मेंटली प्रीपेर एवढ तरी आहे नाही का? ह मेंटली पण अजून एवढं प्रीपेर नाहीे एवढं ते रात्री. जागरण हे ते गोष्टी होईल नाही होतील.
ह मग सोप नाही तिचं. दारी पण पार पाड होय तेवढ्या काय त्यात
बघू सगळे येत तेच सजेस्ट चालं तर बघू. हो आपल्याकडे वाय. कांचं कसं असत.
आपल्याकडे कस असत लग्न झाला का लगेच. पहिला क्वेश्चन तोच असतो.
हो ना आ कुठं कार्यक्रमला गेल की ते कार्यक्रमांमध्ये जाव अस नाही वाटत कधी कधी इतकं बोर करत.
आणि आणि आणि काही उद्या वयस्कर असतात ना. त्यांना दुसरं काही नाही पहिले प्रश्न तोच पडतो. कि का गं बाई ऐकली. आणि त्या प्रश्नाला कंटाळून जातो माणूस तेच तेच उत्तर देऊन देऊन. मग नको वाटत कुठे जाणं येणं पण नको वाटतं.
अच्छा.
आमच्या पण सुरुवातीचे दिवस तसे गेले. मग प्रत्येक प्रत्येक स्त्रीला आहेच ते ह हा
हम्म
हम, एन्जोय करा तुमच लाईफ हाह हम बर. हा मोठा
अजून काय म्हणता अजून?
अजून झाला रेडी बाकी अजून
काय नाही झालाच आहे आता. पोळ्या बनवायच्या जेवायला द्यायचं. मग झालंच आहे.
ओके.
मुलांचा पण अभ्यास होतो तोपर्यंत. मुलं पण फ्रि होतात मुलं पण जेवायला बसतील मग. आमचे कसे जॉईंट फॅमिली आहे ना. मग फॅमिली मोठी ना आमची. त्यामुळे सर्व वेळेवर लागत
अच्छा.
चलायच मुलं पण मोठे आहे एक मुलगा मोठा आहे.
अच्छा.
हम्म च घेतात करून मुलं पण त्यांच्या पद्धतीने अभ्यास वगैरे लहान मुलाला बघावं लागतं. मोठा करतो त्याचा त्याचा
अच्छा.
बाकी मुलं म्हटल का परत जॉब बघायचा काम बघायचं सऱ्याच गोष्टी सांभाळायच्या मस लोढ होऊन जाईल.
हो
सगळ्यात गोष्टी बघायच्या म्हटल्यावर
हम.
आम्ही काय नाही मी घरी असते आम्ही घरीच त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सगळंच हँडल करता येतं मग.
हा हा
करून सगळंच बघायचं म्हटल्यावर धावपळून होऊन जाते जीवाची
हो.
बरोबर.
ठीक आहेे ताई छान वाटलं बोलून तुमच्याशी. बाकी
चालेल हो हो मी तेच म्हणते
हा हा चालेल बाय बाय हो हो चालेल बाय.